बोल
क्या ही बोले माझ नवीन पाच टास्क आलीत
आलीत नव येतात लगेच.
आणि ते पेमेंटच काही दोन रुपये पण मिळाल नाही मला.
ते अगोदरण प्रो आपलं प्रोफाईल टास्क कन्फर्मेशन झालं की मग दोन रुपये येतात.
खरं मग युपीआय आयडी त्यान पण घातलं नव्हतं तवा पण मी आधी पण.
हम्म नंतर येईल मग एकदम.
आता पण घातलचं नाही काय ती घालायला पण ईना.
ते टास्क कंप्लीट झाल्यावर मागत असेल की?
हम्म बघुया.
उगंच एवढं सगळ केल्यावर मिळालं नाही तर असं माझं मन्न.
बघुया काय होतय.
अजून कोणाला चालूू नाहीत का?
नाही नाही.
अस कस देत नाहीत लवकर लवकर ना
देत नाहीत लवकर ते लोक. तुमाला तर लवकर आलत काय मागच्या वेळी?
मला दोन दिवसांनी येत होतं.
दोन दिवसांनी येत होत? सांग किती रुपये? किती रूपये येत होते?
त्याला जेवढं पैसे असतात तेवढे येत पाचशे येत होते एका टास्कला.
हम्म हम्म. आणि काय मग कंटाळा आलाय बाबा. बसून बसुन.
चालायचं मग थोडं.
तू सांगू नको तू बघ तू तर झोपा काढतीस.
नाही मी उठलोय की आता.
मी दाताच्या दवाखान्यात जाऊन आलो.
का काय झालं दाताला आणी?
किडल्याला.
किडलाय?
व्हय जरासं एक पॉइंट किडल्याला.
माझं एक दात कि नाई इकडचा किडलेला आ मी तो रूट कॅनल केलाय काय आणि इकडचा दात अर्धा कुठे गेलाय काय माहित.
वा.
म ते रूट कॅनल करायला येत नई.
हा तरीन परमनंट सिमेंट भरल्यात माझ्यात
उ माझ पण किती पाच वर्ष झालं भरून, अजून काय निघालं नई आय सोड, तर कॅब बसवायच असते खर मी बसवलच नाय.
मला काय सांगितली नईत. कॅप बसवायच तेन
मल सांगितलय खरं माझं ते अजून काय निघालंच नई मग कशाला
माझं रूट कॅनल नव्हतं सोड
मग काय हुत?
तिनी किडल्याल नुसार जरास पॉइंट मध्ये किडल्याला नुसता, त्येज अ ते दात तेवढं कोरलीत
हम्म्.
आणि सिमेंट घातलीत.
कुठल्या पांढऱ्या कलरचं सिमेंट आय काय?
व्हय.
ते परमनंट असते काय?
वय.
माज पण पांढऱ्या कलरचच आय.
मला आणि शनिवारची अपॉयमेंट दिल्या इकड साईडला त्यो, इकडच्या साईडला ब्लॅक स्पॉट पडलाय ते किडलं नई आय, खरं नुसता ब्लॅक स्पॉट पडलाय.
हम्म.
म ते एकपण क्लीन करायचाय आणि आज केला नई त्या मस्तीच्यान, त्यो उगच फेऱ्या माराय लावतोय, एवढ्या उशर उशर बसाय लावतोय.
कुठ ते सोमेश्वर
हा.
त्यांनी लई स्लो काम असतय बई त्यांच
बाकीत तर मी तर उगच, नंबर लावायला एक दा जायाचं त्यानंतर पुन्हा दीड तासाने, एक दीड तास लागणार म्हणत्यात, मग एक दीड तासान गेलतरी आणि एक दीड तास बसायचं.
कणी तवा काळी लागणार किती एक ला जे जाणार, नंबर लावणार, मग तो डॉक ट्रेन न तिन आणि म आम्ही चालवणा साडेच सा साडेचारला, मी घरला जाणार पारला मल तो दिवसपूर्ण तिकडच जात होता रविवारचा ह
मी त्यात दोनवेळा जाऊन आले माक च्याइत टाईमपासच केलाय तेन मागच्या वेळेस केला असता तेनं त्यो नुस त बघितला आणि मला पाठवला घरला
बरं म्हणसी की नाय तिथलं देते त्याला.
दोन-तीन दिवसांनी येऊ म्हणलं.
माझं रुटकॅनेलचा एका दिवसातच केला.
व्हय रुटकॅनेल असलं तर दुखाला असला दात नाहीतर रुटकॅनेल करायचं असलं तरं लगेच करतो म्हणून सांग.
एका दिवसात केलं तसं
आणि मला तीनशे रुपये घेतलयात केस पेपर च
फाडून काढतं.
आणि सिमेंट भरल्यात नुसता, एका दातात आत्ता ते काढून त्याचा चारशे रुपये घेतला ते सिमेंटच.
हम्म.
तिथंच सातशे आणि शनिवारी आणि ह्या साईडचा पण ते क्लीन करून तिथं फट आहे, तिथं सिमेंट घालणार आहे, त्याला पण आणि चारशे घेतो वाटतं.
कमी घेतलाय की माझा अडीच हजार घेतलेला.
रूट कॅनलचा.
होय.
कधी गेलीतीसय तू क्लिप काढल्यानंतर?
नाही क्लिप माझी क्लिप होती बत आवाज घेत.
हम्म हम्म.
म्हणजे माझी पूर्ण अखंड दातचं म्हणजे दातामध्येच भरायचा होतं, मधीस होल पडलेला आणि साईडन दात होता.
हम्म हम्म.
अडीच हजार घेतले नाही
म तिथं नवीन पोरगी आल्या तिला करायला लावलं माझं.
वेलतीय
होय.
ती अगोदरपासनचं जेव्हा मी मी जात होतो तेव्हा ट्रेनिंगला येत होती, ती हेनरी कुठली म्हणलं की माझ्या खालचं काय केलती सांग क्लिपाच.
होय.
अगोदर आपली खालची दातं नाजूक असतात आणि रूट पण एवढं स्ट्रॉंग नसतात. टट काय आणि ते क्लिपच ते तार असतोय ब ते एकदम टाईट केल्या आणि एकदम टाईट करून ते हे केल्या आणि पूर्ण दातचं दुखायला लागलं की ग पूर्ण इथले जे चार दाताला ग पिना घातलेलीत ब
हम्म.
आणि अगोदरचा कसं आहे एक, दोन, तीन दिवस दुखत होतं आणि कंगरुत होतं. ते खालच्या दातात माझं महिना झाला कमीच होईना घालतं.
होय, आमची मम्मी पण तेच म्हणाल ती की पोरगीचा हात लई असं रफ आहे की नी म्हणून असं म्हणजे हाळु काय बघत तसमयीत ती नुसता ते असे बघायला पण तिनी युज करतात ब ते काय? काय ग्लास आणि एक
ह्म्म..
स्टीलच काहीतरी असतय. ते पण नुसत लावत तानाज दोरात लावते की देवी म्हण.
होय ती म्हंदाय जरा मस पिट्टवडलेली सांगतो.
ते डॉक्टर आय बा मेन. गी
तो किती सोप्ट हाय छान बोलतोय, हळू करतोय अय तिथ लयभारी म्हणजे मी पहिल्यांदा गेलो. ते कणी म्हणजे क्लिपा घालाय तुमला ले काय समजून सांगितलं काही होत नाही बाळ काही होत नाही.
हम्म हम्म
आणि मी पहिलावाला दात काढा-काढातील ब माजा. मला माहिती हते नाही कसं दात काढ तर मला लले भीती वाटाल ती इंजेक्शन दिली ती भूल चढलेली.
हम्म हम्म.
काढायला आत बोलवलीत काय आणि पप्पा पण होते साईडला आणि मला का वा ते त्यांनी असं ओढून काढालतीत. भूल चढलेली मला आणि मला दुखत पण नव्हतं खरं मला असं जाण हित मला दुकालय.
वा.
आणि मी मोठ्यानं वरडालतो काय. त काय म्हणालय. पण मी अजून हात पण लावलो नाही.
हम्म हम्
अग त्यां ना अजून कणी ते चिमट्यात धरला पण नव्हता खरं असं मला भीती वाटलती ग.
माझं पण पूर्ण हिरडी फाडून आतनं दात काढलाय. खरं मला लं नाही वाटलं नाही त्यानंतर मग घरला आलो त्यानंतर मग दोन दिवसां दुकाल.
माझं दात तेन काढल्यावर मला काहीच दुखलं नाही खर मग पिना टाईट केल्यानंतर माझी लई बेकार हालत व्हायची आणि खालच्या दाताला तर मी ट्रीटमेंट घेतलच नाही खालच दात की तस काय आवळलीत प मी ते काढून टाकाय सांगितलो.
म्हणजे खालच्या दातला लावलंच नव्हतं.
माला पुढच एक चार दाताला फक्त लावलेल. हम्म तिच्यामुळे मी काढलो एका महि एक महिना झाला. तरी गप्प मला वाटत उ आज शांत होईल उद्या शांत होईल ते काय दुखायचं कमीच ये ना मग ते काढायच सांगितलं.
आमची मम्मी तर वरडाल्या आम्हाला आता आल्यावर. की गाणे. की सवय तुला रात्रीच धा धा अकरा अकरा चॉकलेट खाऊन तस झोपतीस आईस्क्रीम खाऊन तस झोप तीस. दात घासत नाहीस, मी तर म्हणला आता रोज दात घास. मी पण दात घासून झोपतो. मी ग.
मी ती क्लिप वटी तवा फक्त घासत होता. आता सोडलयं.
होय मी पण आधी घासत होतो.
टाईम घासायला लावायचा तो पा सला
व्हय.
आता नाही मी सोडले बाई एकदाच घासते, सकाळी.
आता मला आल्यावर दीड तास काय खायाचं नाही. पाणी प्यायचं नाही म ते त्या आधी पण मी एवडा उशीर जाऊन बसलेलो, बाय ती तर दीड तास. आ दीड दोन तास. ते करायला आणि एवढं दवेळी गेला, मग ते दोन तास गेली. आणि आल्यावर आणि दीड दोन तास काय खाल्लो नाही मी ना पाणी पिले हं.
ते हे ग आपल्याला भुल चढलेल असते, मग ते कसं वाटतय गं
व्हय व्हय
पार लागत.
माझं अजून एक ऑपरेशन राहिलंय, बाय मेन डोळ्याचं
ते व्हय
मी तरी व्हिडिओ बघायल तो त्यात असल खतरनाक वाटतयं ती.. क्लीन पण स्टीलच्या ह्याच्यान काढतव स्टीलच्या सुईगत असती त्यान
मग गप्प चष्मा घाल की बाई तू कशाला बस
कशाला म्हणजे
मी काही गेलो नसतो मी मुचस माझ्या भिंगाच लागणार तरी चालते
या तू काडे कर फोन आणि पण ना कर हे तर मेला होतो.
सोडायचं दहा मिनिटं
हम